बोला
अ आता बोला, काय बोलतासा?
मी प्रश्न विचारतो त्याच उत्तर दे
हा हा चालतय चालतय
हा.. तुमचं वय किती आहे?
आमचं वय हाय पंचवीस वर्ष..
पंचवीस वर्ष वय हाय, शाळा शाळा कितवीपर्यंत शिकलायेसा?
आम्ही आता, आम्ही पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहे आता पुढच्या वर्षी
पुढच्या वर्षी बर, एवढे शिकायलायेसा
हा..
हा ध्येय निश्चित बच्चित केला निश्चित आहे गा तुमच ध्येय?
केलय की‌
काय होणार आहेसा म
आम्ही व्होय डेव्हलप हुन आता.
डेव्हलपर होणार आहेसाय होय मग चालती. मग अजून किती स्टेप पुुडायचा तुम्ही किती स्टेप राहिले तुमच्या शिकायला?
आमचं फक्त आता सहा महिने आहे बघा.
सहा महिन्यात तुम्ही डेव्हलेबल होणार आहे का?
मग काय विषय आहे काय.
मग तुम्हाला पगार किती का पॅकेज?
पॅकेज असत हे मला चार पासून स्टार्ट होते बघा.
चार म्हणजे?
चार लाख पासन.
चार लाख तुम्हाला पैकेज वर्षाला असतेय?
होय स्की म.
हा म्हणजे दिवसाला पगार किती झाला?
दिवसाला पडतोय सहाशे रुपये.
साहशे रुपये दिवसाला.
हम्
गोंडेरी आता तरी पाचशे रुपये देत्या.
बसून काम करायच जेव्हा.
बसून तुमचं काम कसं कर कम्प्युटर व लागाय लागणार कि बसून?
कम्प्युटरवर आता ए आय थ्रू एक तासाचं काम असलं तर आम्ही एक आय थ्रु पाच एक मिंटात करू शकतोय.
मी पाच मिनिटात माफ कराशिला हो पण
पाच मिनिटात करणार एक काम नाही करणार आम्ही दोन, तीन काम घेणार आम्ही.
दोन, तीन काम करणार बर तरी, तरी पण तुम्ही कमीत कमी मिनिमम नाही मॅक्झिमम म्हणतो मी किती दिवसाला जास्त जास्तीत, जास्त दोन हजार रुपये पगार पाहिजे.
होय.
थोडा ट्रे एक ट्रेडर तुमच्या कंप तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणारा ट्रेडर तेवढे एका तासाला कमवशीला. तास तर लांब हाय मिंटाला कमवशीला.
ट्रेडिंग आम्हाला म्हणजे आम्ही त्या फिल्ड कड कधी गेलोच नाही ओ तुम्हाला माहिती
तुम्ही नाही, तुम्ही, तुम्ही काम करशीला ओ पण तुमचे जे बॉस असतील ती इन्व्हेस्टमेंट करा म्हणून सांगणार नाही तुम्हाला?
सांगणार की.
हा ते इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय तुमचं ऑफिस उभा कसं राहिल मग?
बरोबर आहे, तुम्ही एक कंपनी काढता काय मग?
अरे आम्ही कंपन्या काढणार टॉपरासनी कंपनीत कामाला आम्ही ठेवणार.
ठेवणार बरोबर आहे.
म बरोबर आहे तुम्ही हो तुम्ही डॉक्टर डॉक्टर होण्यावर फोकस करा मी दवाखाना बांधण्यावर
बांधण्या वर फोकस करा बरोबर आहे.
ह असं हाय आमच नियोजन गच्चा
हू
पण ती तिथन जरा आम्ही लांब झालोय एक दोन वर्ष
का ओ
ती घरातली यांच्यामुळं आम्ही दोन वर्षी ती मोटर मेकॅनिकल घेतली
हा हा हा
हा म ती घरातल्याच घरातल्यांचं समाधान करायचं आ आमच स्वप्न होत हा नंतर मग आपण चालू करायचं पण एक स्वप्न राहतंय ते आमचं
आर्मीचं
आर्मी च स्वप्न नाही ओ गाडी घेणं मोठी गोष्ट नाय घर बांधण मोठी गोष्ट नाय
मग
कमी वयात बांधण मोठी गोष्ट हाय बरोबर हाय कणी आणि किती आणि ते किती वयात जास्तीत जास्त विस वयात आणि ते तरी त्या मोटर मेकॅनिक न होणार नाही जास्तीत जास्त दिवसाला पाचशे रुपय ते साहशे रुपये कमवु शकतो जरी गाडी आला जरी आम्ही कुणाला तर गंडवलं तरी पण जास्तीत जास्त हजार रुपय ते दोन हजार रुपय दिवसाला तीसचाळीस हजार रुप आम्हाला महीन्याला जर तीस चाळीस हजार रुपय आल तर आमचं गाडी दोन अन् तीन करूची हात
आवाज गेला आवाज गेला‌ हॅलो आवाज